हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो. अ हा तुम्ही प्रती प्रतीक्षा बोलताय ना? अ ते नाही तुम्ही प्रवास म्हणजे कुठे प्रवास केलाय? हा बोला हॅलो.
हो हो मी प्रवास केलेला आहे ठिकाणी मला प्रवास करायला खूप आवडतो.
आवडते काय अ म्हणजे कुठं कुठं फिरलाय तुम्ही?
जसं कि म्हणजे मी फ्मैली मिळली हा. मोस्टली मी फॅमिली सोबतच जाते धार्मिक स्थळांना भेटी वगैरे देण्यासाठी मग फ्रेंड सर्कल सोबत असं मला बीच वर वगैरे जायला आवडतं फॉर एक्झाम्पल. गोवा मालवण वगैरे अस मोस्टली ठिकाणी गेलेले आहे मी.
म्हणजे तुम्हाला जास्त करून धार्मिक ठिकाणी आवडतात धार्मिक ठिकाणी?
हो म्हणजे घरी कसं असं म्हणजे फॅमिली सोबत गेले की धार्मिक ठिकाणी मोस्टली जायला भेटतं मग त्यामुळे प्रवासही होऊन जातो तो बेसिकली धार्मिक स्थळांनाच भेटी जायला आवडत
ओके अ म्हणजे आता तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंगसाठी जाणार आहे की नाही?
आता सध्या म्हणजे तसा काही प्लॅन नाही आहे हा आता सध्या तरी काही नाही लास्ट टाईम गेलेलो आणि गोव्यालाच गेलो होतो. लास्ट मंथ मध्ये सो आता सध्या तरी काय नाही आहे मग बघायचं जमलेलं तर मग दोन तीन महिन्यांनी किंवा तिनी सीझन चालू झाल्यानंतर जायलच रफॉल वगैरे बघण्यासाठी
जाणार तुम्ही घरचे
हो हो फॅमिली
फॅमिली सोबत
तुम्हाला आवडते ट्रॅव्हलिंग करायला
पण आवडते पण ट्रॅव्हलिंग जास्त नाही होत माझ कसं बाहेरचं पण बघावं लागतं घरचं पण असत त्यामुळं ट्रॅव्हलिंग होत नाही जास्त असं
ट्रॅव्हलिंग मुळून कसं म्हणजे आपल्या मनाला आनंद वगैरे भेटतो रोजच्या रोज अस जे म्हणजे कामचमचा ताण ताना तो थोडस रेट वगैरे भेटत त्यामुळे लोक कस रेनी सीझन मध्ये समर मधे -
कोणत्या सीझन मधे तुम्ही जास्त ट्रॅव्हलिंग करता? ते
मोस्टली -असं म्हणजे समर सीझनमध्ये- जायला भेट- कस सुट्टी वगैरे असते ना? कॉलजेस वगैरे त्यामुळे समर सीझन मध्ये.
का रंंकाळाला आलायत का कधी?
हो हो आलेलेले.
ह. म्हणजे तिथं, तिथं पण वातावरण छान आहे ना?
हो. निसर्गरम्य. हो छान आहे तिथलं वातावरण पन्हाळा कोल्हापूरची महालक्ष्मी वगैरे तिकडच सगळ बघितलेलं आहे.
हो.
हम्म.
जास्त कोणतं धार्मिक ठिकाण, एक म्हणजे मोठ धार्मिक ठिकाण कोणतं बघितलं तुम्ही सगळ्यात जास्त? च्या लाईफमध्ये -
आता मी अक्कलकोटला म्हणजे जाते. परत तुळजापूर आहे, शिर्डी साईबाबा आहे. आहे- हा पंढरपूर आहे. - श खर शिंगणापूर आहे. मग आमच्यात कुलदैवत आहे दरगोबा- पण तिथे कर्नाटक- मध्ये येते ते आहे जस परिअर ला असतच कोणतं- करी म्हणजे - ठरलेलं.
म्हणजे अ -धार्मिक ठिकाणी फक्त फिरता तुम्ही जास्त करून.
हा मोस्टली तेच होतय.
ओके.
समर सीझन मध्ये वगैरे- ते मग असं अ -बीच टाईपला म्हणजें गोवा, मालवण सिंधूदुर्ग अस काय तरी-
मिन-
असत नाही. जायला भेटत नाही त्यावेळी जास्त- माहीत नाही. कधी म्हणजे विंटरमध्ये गेलोय अस- अस काही नाही ना? रेनीमध्ये म वॉटरफॉल ला वगैरे असं बघण्यासाठी काहीतरी-
हो. मग कसं म्हणजे तुम्ही फॅमिली ट्रॅव्हलिंग करताय ते गाडीने करताय म्हणजे स्वतःची गाडी कि म्हणजे बाहेर अस हेन
हा रेंट रेंट नच घेतो आम्ही म्हणजे कधी कधी तरी म्हणजे जवळ लोकेशन वगैरे असेल तर मग स्वतःच्या बाईकने किंवा फोर व्हीलरने जातो हा मग बट लांबच लोकेशन असेल तर ते पॉसिबल नसत ना मग ते आम्ही रेंट न घेऊन जाते लांबच वगैरे असेल तर फॉर एक्झाम्पल शिर्डी वगैरे असेल हो हो रेंट ने जातो आम्ही
म्हणजे लांबच्या प्रवासाला रेंटने घेताय तुम्ही आणि जवळच्या प्रवासाला आणि सत्तावन
हा होय बरोबर आणि आता अक्कलकोटला वगैरे जर जायच असेल तर म ट्रेने जातो कधी कधी तर म्हणजे कसं होतय आपण इथून डायरेक्टली गेलो तरी जगसिंगपूर मधून आच्छा म्हणजे ट्रेन जाते डायरेक्ट तिथेच मग आपण इव्हनिंग पर्यंत म्हणजे नाईटला पण तिथे जाऊन राहू शकतो आणि मग मॉर्निंगला दर्शन घेऊन वापरत त मग प्लॅन करून मग ट्रेननेच जातो
ओक म्हणजे जास्त करून तुम्हाला कोणता हे बोला
हा बोला की बोला
जास्त करून तुम्हाला कोणत्या म्हणजे व्हीकलचा प्रवास छान वाटतो जस की बाईक ट्रेन अ फोर व्हीलर
हा तस
बाईक नाही अ म्हणजे तुम्ही अ ह्याने एरोप्लेनने कधी केलाय प्रवास केला
नाही नाही अजून तरी काय नाही केले कधी
ओके आणि अ हनी होते बोट बोट सॉरी
नाही म्हणजे लाईम वगैरे कधी नाही गेले बट सिंधुदुर्गला गेले होते ना म त सु ना म्हण ज सिंधुदुर्ग जो आपल्याला आहे तो त्या आपल्याला जायला लागत ना सो मग त्याच्च्यातूनच गेले होते तेवढंच बाकी कधी नाही मोस्टली बाईकने जो होते म्हे फोर व्हीलर पण एवढं नाही सुटेबल होत
तुम्ही ऐतिहासिक
हो तुला हका मारती ला क ना
अ तुम्ही ऐतिहासिक स्थळांना भेट दिली कोणत्या म्हणजे रायगड राजगड
तस मग स्कूल टाइम ला गेलेल बडे आता होत नाही आहे तताकध हम् नाही एक्झॅक्ट आठवणच
ओके पुणेमध्ये पण आहे आपलं हम् अ हे पण आहे बाग पण आहे पुण्यामध्ये आणि हे पण आहे अम रायगड राजगड काहीतरी राजगड
अच्छा अच्छा ह हा ब
पुणेमध्ये
तिकड नाही कधी गेले बोलतात सगळे हे तेहुन जास्त वाट नाही कधी हेच असं पन्हाळा वगैरे मग सिंधुदुर्ग हा विशाळगडला पण नाही कधी गेले पन्हाळा वगैरे तुम जवळ आहे ना तेच प्लेसेस बघितलेल्या हायत
विशाळगड वरती यात्रा वगैरे असतात ना भरपूर लोकांच्या कोल्हापूर हा म्हणजे ते अं तिथं काहीतरी हे देवस्थान हाय त्यामुळे तिथ म्हणजे अ हे आपलं त्यांना तिथं देवांना हे दिला द्यायला द्यायला लागतं कोंबडा वगैरे काहीतरी
हो हो हो बोलतात नॉन व्हेज करतात पार्टी वगैरे असते तिथं असं म्हण तातपट मी नाही कधी विशाळगडला गेले तुम्ही कधी गेलाय
हा मी गेले चार टाइम्स गेले फोर टाइम्स
ओके ओके मला ऐतिहासिक धार्मिक असं काही आवडत
धार्मिक म्हणजे अ मी ह्याला गेली अ आपले गणपतीपुळे त्यानंतर अ अक्कलकोट ला गेलेय परत नरसिंहवाडी
हा हा हे इथुन आमच्या इथुन जवळच आहे वाडी वगैरे
तिथं पण गेले होते
तुम्ही पण गेला काय नृसिंहवाडीला
हो इथून जवळच आहे म्हणजे महिन्यातून एकदा वगैरे पारायण वगैरे असते ना थर्सडे ला
हा हा हा थर्सडे ला अस ओके म्हणजे तुमच्या तिथून जवळ हाय का
हो इथून फक्त पाच सहा किलोमीटरच आहे
काय झालं
इथून जवळच आहे फक्त पाच ते सहा किलोमीटरच आहे म्हणजे एक दहा पंधरा मिनिट मिनिटच लाग आत्ता तुझे धान्यासाठी
आम्हाला इथून यायला भरपूर टाईम लागतोय कोल्हापूरहून
हा होय एक
त्यामुळं एक दीड तास लागतोय
बाकी तुम्ही ते खिद्रापूर वगैरे बघितलंय
खिद्रापूर नाही अक्कलकोट ला गेलेले त्यानंतर पंढरपूर ला पण गेले पंढरपूर
वाडीला आला की खिद्रापूर- पण बघ - म्हणजे तिथून जवळच आहे.
हा -हा -
छान आहे ते पण.
हम्म खिद्रापूर म्हणजे कुठे आलंय हे?
हे वाडीच्या पुढं कुरुंदवाड म्हणून आहे ना, म्हणजे वाडी मध्ये आला ना कोणालाही विचारला की, इथून खिद्रापूर म्हणजे जवळ आहे काय? वगैरे अस तर, सांगतात ते सगळेजण लोकेशन.
हा -हा -
जवळच आहे तिथून एक दहा किलोमीटर असेल मेदी कोपेश्वर मंदिर म्हणजे महादेवच मंदिर आहे. तिथ वाडीला आला ना तुम्ही वाडीला -
हा-हा तिथून जवळ आहे.
तिथून जवळ आहे के मला वाट - आपलं इकडून कोल्हापूरहून जवळ आहे.
हम्म हम्म
ओके चालेल.
ठीक आहे.
ओके ठेवते.